हॅलो! हा हा आवाज येते बघ ते काय काय.
हा हो नाही अजून नाश्ता झाला, तुमचा?
हा आता जाऊन करायचं बघा.
हा हा.
हम्म आ बाहेर आहे जरा दुकानात घरी गेल्यावर करायचं.
हा हा.
पाऊस तेन तिकडं?
पाऊस नाही काल थोडा पडलाय.
हा हा हा हा.
आज काय नाही.
हम्म हम्म. घरातलं तेन आवरलं आमच्याकडे जरा सकाळी पडलं पाऊस जरा बारीक होत.
हा हा
आता काय आणि ऊन पडलंय
हा हा
तुमच्याकडें परवा पूर पाण्यानं बुडलेलं शेततेन
हो शेतीतेन जरा जरा पाण्याखाली होती की.
ह हा हा हा तुमच्या गावात येते काय ओ पाणी?
हो येेतय की.
हा हा हा हा शेतकऱ्यांच पण भरपूर नुकसान होत असणार.
होय भरपूर होतय तर ते कस दुष्काळ पडणार त्या हे ना ब तयारी झालेली शेतकऱ्यांची. ते अचानक पाऊस पडल्यामुळ सगळं गोंधळच उडाला शेतकऱ्यांचा पण.
आता काय आणि उद्यापासून पाऊस चालू होणार आहे म्हणाल्यात.
ते हवामान खात्यानं सांगितलय की.
आता आणि अजून काय काय हाय
काय काय होय मागच्या वर्षी सारखं जर. हो मागच्या वर्षी सारखं जर पावसानं केलं तर अवघड होणार हो.
होय सगळ्यांचच नुकसान करायला लागलय
आता थांबल आता थांबल म्हणत सहा महिने सुरूच होता
होय पाऊस सुरूच होत ओ
या वर्षी दुष्काळ वाटत असताना पण अ आणि पाऊस पडलाय थोडं थोडं पडलं की जरा पिक वगैरे व्यवस्थित तिथे त्यात आणि मग अस एकदम थांबला आणि सुरू झाला एकदम जास्त तर आणि नुकसान होत
आता लोकांच तसच झालंय भुईमुगची पेरणी केल्यात आणि आ - - -ता पाऊस पडा लागलय म्हणून शेंगा घातल्यात आता पाऊस बंद झालं
पाऊस बंद झालाय
त्याच्यामुळ आता सगळच लोकांचं भरपूर नुकसान होतय आता पाणी नसणाऱ्यांनी काय करणार
होय
बोरिंग असलेलेनी एक.
हा त्यांनी काय जरा पा जरा जरा पावसाचा अंदाज घेऊन पाजू शकतात पाणी.
पण आता कायच नसणाऱ्यांच अवघड आहे.
होय
स्वतःच पाईपलाईन असलेली नी पण लोक आता मोटरीतीन काढून ठेवल्यात
होय पावसाळ्यात पाऊस पडतय म्हणून ते परत म होय मोटर पा पाण्याखाली जातय
होय ते सगळंच लुकसानकारकच हाय
होय
हम्म तुमचं घरातलं तेन अवरलंयसा
होय घरातल आवरलय
ह हा हा हा घरीच असतय का काय जॉब करता तुम्ही हां हां शिलाई कामतेन काय तसं
नाही नाही
हा हा हा हा हां
तीस मिनटला... मग इकडे नर्स.... ट्रिप ला आता कार परवा एकदा गेलेल सिंधुदुर्गला.... आता नाही आमच्या गल्लीतल्या बायकात जऊया जऊया पाठ लागलात....
हा हा....
मीच मुलांचं आमच शाळा चालू झाल म्हणून असंच... ढकलय पुढं पुढं चालू आहे.....
होय हा आम्ही मुंबईला जाऊन आलो मध्ये ह दहा बारा दिवसाच्या मागं....
हा हा.... ह्याला पण छान आहे बघा गेला तर सिंधुदुर्गला पण बघायसारखं आहे बघा.....
हा होय ते सिंधुदुर्गला लहान असताना गेलेले परत काय जायचं झालंच नाही...
बोटिंगचा आहे परत सिंधुदुर्ग आपल्याला.... किल्ला पण बघायला मिळते किल्ला काय त्यांनी काही.... सुधारणा केलं नाही सोडा पण... असं पूर्वीच दगडाच कोरलेलं..
हा.....
ते हाय म्हणजे मुलांना ते पण दाखवायचं
आहे हा हा हां....
मु आता ह्या हव तर बघण्यासारखं म्हणजे असं.... उन्हाळ्यात कसं उन्हाच त्रास न कुठं काय बघायचं फिरायचं... नको होतय पण आता चालतय तस.....
चालतय....
बघण्यासारखं आहे हम्म.... आणि जेवण वगैरे...
जेवण नाही अजून....
हम्म हम्म हम्म हम्म हम्म मग मुंबईत कुठं कुठे गेलेला तुम्ही? होय मुंबईत कुठं कुठे गेलेला तुम्ही?
मुंबईत आम्ही ते सिद्ध सिद्धिविनायकाचं मंदिर एक बघितलं....
हा हा हा....
आणि इस्कॉन मंदिर म्हणून राधाकृष्णाचं मंदिर एकदम छान आहे..... ते होय ते मंदिर एकदम अ म्हणजे अ.... अ एकदम स्वच्छता आणि मार्बल.... फरशीत बांधलेलं आणि सगळं...... त्या मंदिराच्या माग पण एक अ दुकान असं आहे ते एकदम असं दु.. दुकानं पण असं अगदी मूर्ती वगैरे अगदी घ्यावं असं वाटणार.... असं छान छान मूर्त्या असं वेगवेगळ्या कने कलरमध्ये करून ठेवल्यात त्यानी....
होय.....
होय....
ते गे हेला गेला काय नाही मग गेट ऑफ अ गे इन....
तेचं राहिलं.... आमचं आमचं म्हणजे काय झालं ते पहिल्यांदा गेल्यामुळं अंदाज आला नाही.., ते सगळं वेळ सगळं त्या कॅबमध्येच आमचा गेला आणि मग ते.... सिद्धिविनायक मंदिर एक दिवस बघितलं आणि राणीची बाग बघितली..... आणि राणीची बाग बघून ते हे तेवढंच झालं.... अ काय ते अ नरिमन पॉइंट..... आणि म नरिमन पॉइंटला सूर्यास्त हा सू..... होय....
हम्म....
मग ते गेटवे ऑफ इंडिया झालंच नाही नरिमन पॉईंट केला आणि ते न..... तिथं सूर्यास्तासाठी तिथं थांबलो आम्ही ते लांब असल्यामुळं क नी ट्रॅफिक मुळं
होय आपलं एक एक गाव आप आपलं कसं कोल्हापूर अ इचलकरंजी तेन असं तर तिथलं एरियाच एक एक पॉईंट तेवढं लांब लांब
होय होय मग काय
आमच्यात पण तिथं मुंबईमध्ये आमच्या अ पाहुणे आहेत त्यांचं पण जीम पतसंस्था तेन हाय.
हां हां
ठाण्याला असताच की तेनी
ठाण्याला असतात काय? हा हा आम्ही ती पुतणी हाय आमची. वाशी ला गेलो होतो.
हा हा हा हा मग फिरून आला सुट्टी करून आला
होय होय
हम्म हम्म किती दिवस गेलेला?
आम्ही अर्धा दिवस म्हणजे तिच्या घरात राहिलो होतो मग त्यांना सुट सुट्टी मिळेल तसं जरा फिरलो
होय
तिथं एक मॉल आहे सियु सिड्युल मॉल म्हणून एक हाय सिडवूल ते मॉल पण अ छान आहे बघण्यासारखा आहे. म्हणजे आपण खरेदी करायचं म्हंटलं तर हा खरेदी करायचं म्हंटलं हो
सगळं म आपण साधं आता एक सिम्पल साधं स्रिपल घ्यायला जायचं झालं तरी सुुद्धा, तीन चारशे शिवाय काय येत नाही तिथं
होय होय. महाग खूप असतेय आम्ही नुसत त फिरायलाच गेलो तेथे नुसत बघूया म्हटलं माल तिथले कसं.
आम्ही गेलेलो म्हंटल तेवढ्यात एक शर्ट घ्यायच्या तिथं मुलासनी दोन तीन शर्ट येतील म्हटल, नको म्हंटल ते एक शर्ट तेवढ किंमत, मग ते कस हे होत नाही की नाही.
काय परवडतय ते, इथनं जाय आणि इथल्यापेक्षा पण महागाई घेऊन यायचं.
होय होय
हम्म सेल न गेलेला का नाही कपड्याच्या कोल्हापूरला इचलकरंजीत न ते
हा इचलकरंजीत ना नाही गेलो इचलकरंजीत आता अलीकड नाही. सेलला
आता. तेन पण सेल चालू आहे बघा -
कपड्याचं दुकान आहे काय तुमचं?
हा माझं कपड्याचं दुकान आहे शिरडोन मध्ये आम्ही परवा गेलेलो बघायला पेशवाई तेन पण छान आल्यात
हा हा
कनयामध्ये हजार बाराशेच हजार बाराशे साडी आता सातशे रुपयेला आहे.
होय.
सेलमध्ये.
हा हा होय.
छान आहेत साडी.
हा हा.
भरपूर व्हरायटी असतात.
हा हा.
त्यात काय आपण बघील तेवढं घेईल तेवढं अ कमीच पडतेय.
होय होय.
काय दररोज एक नमुना च व्हरायटी येते.
होय.
आज हे नवीन आलं तर उद्या एक दुसरंच येते.
हा होय होय.
साडीत काय व्हरायटी वेगवेगळ वेगवेगळ येते.
हा.
तुमची मुलं मग कॉलेज ला शाळेला जातात.
होय कॉलेजला.
हा हा हा. येऊन जाऊन करतात काय हॉस्टेला ठेवलाय.
नाही येऊन जाऊन करतात.
हा हा हा कुठं कुठल्या कॉलेजला आहेत.
हित आर आय टी कॉलेज इस्लामपूर.
हा हा हा लाब पडतेय की वो खरं.
होय नाही आम्हीच इस्लामपुरात आहे नाय.
हा हा. मग तिथल्या तिथं जवळ पडतंय सोडा
हा जवळ पडतेय.
मग इकडं वाडीला तेन कधी आलेला का नाही.
हो येतोय की वाडीला.
हम्म हम्म वाडीला आला तरी या इकडे घरी. हम्म जवळ इथून वाडीपासून शिरडवून.
होय होय.
हम् आणि मग घरी किती जण कोण कोण असतात.
होघं च चार जण असतंय.
हा हा हा.
ह
मग काय छोटं कुटुंब आहे घ्या.
छोटं कुटुंब आहे.
हम्म हम्म आणि आता पावसामुळं. कुठं कोण काय बैर पडायचं पण. मुश्किल झाले आमच्या इथ तरी गावात आता सध्या डेंगूच साथ आले.
होय.
होय कसं करत्यात बायका. पाणी येत नाही म्हणून चावीला टाक्या भरून भरून ठेवतात.
होय.
ते आळी होऊन हे होतय.
होय.
मग ते आता मुलं आता दोघ तिघांना तरी झाले बघा.
हा हा.
ह्या एरियामध्ये.
हा हा.
त्याच्यामुळे आता जपुणीच राहिलेलं बर आहे
होय नाही आणि पावसाळत डेंगूची साथ य त्याच
येते येत मुलांना कसं वि चार पहिला सर्दी खोकला येते ताप येते
होय
आणि ते चालू होते
होय
कमी झालं नाही आता मोठ्यांना पण आमच्या गल्लीत एकट्या मोठ्या बईला आमच्या वयाच्या मुलगीला एकटीला झालेलं सांगा
हा तेच के ते अंदाज येत नाही ना डासांच
येेत नाही येेत नाही
कळत नाही
तुमच्याकडं चावीला पाणी ते दररोज येतय काय असं हा ते बरं आहे नाहीतर चार दिवसाला आठ दिवसाला येत असलं तर कस होतय पाणी आपण टाकीत भरून ठेवते साठ पण हा त्याच्यामुळं आता पिण्याच्या पाणीत पण आपण तुटी फिरवूनच ठेवलेलं बरं आहे
होय होय
किंवा कसं अ गाळ सगळं आपण पितो आणि आजार पडतो
आजारी पडतोय
आणि आता प्युरिडच पाणी आणून पिलं तरी पण कसं अंगात पेशी कमी होत्याात
हो
कधीतरी आणून पिलं तर ते एक गोष्ट वेगळं पण डेली आपण पिलं ते तर त्याच्यानं अंगातली पेशी कमी होत्यात.
होय होय, जितकं आधुनिक तितकं धोक्याचच आहे
होय होय अगोदर काय राडीचं पण पाणी लोक पित ओति काय होत नव्हतं.
होय होय तेच की जितकं सुधारणा होती तितकं क धोकादायकच आहेे ते
कदायक आहे आता आपणच आपल्याला आपण आपल्या जीवाला जपून राहिलेलं बरं आहे
होय
तुमच्या तिकडं काय हे नशील सोडा पाणी सगळं
हो इकडं व्यवस्थित आहे सगळं होय होय पाणी स सांडपाण्याची व्यवस्था वगैरे चांगली आहे इकडे
हम्म हम्म हम हम्म हम् ते बरं आहे तुमचं आमच्याकडे सगळं हे आहे